हॅलो
हा ताई येतोय आवाज
हा माझा याय लागलाय
हो हो
हा हा काय चालेय
काय नाही ग बोला
हा जेवण वगैरे झालं.
नाही आता करायचंय जेवण
होय काय हा हा
ह चालत तुमचं काय एज्युकेशन झाले
ग्रॅज्युएशन झालंय तुमचं.
ओके माझं पण ग्रॅज्युएशन झालंय. नाही नाही मी सध्या तरी घरीच आहे. ऑनलाईन काही असले की काम करते मी. बाकी छंद काय काय तुमचे.
अ मला असं काय. मला असं वेगवेगळी पुस्तकं वाचायला वगैरे फिरायला जास्त आवडते.
हा.
आणि वेगवेगळे रेसिपीज करून बघायला असं जास्त आवडते तुम्हाला.
मला पण सेम मला जेवण बनवायला खूप आवडतं वेळ्या वेगळ्या रेसिपीज मी. ट्राय करत असते व्हेज नॉन व्हेज दोघं पण. आणि ड्रॉइंग पण हा हा.
अ फक्त व्हेज ट्राय करते.
ओके ड्रॉइंग पण छान आहे माझं त.
होय काय ड्रॉइंग आवडते.
हो अ. आणि टीव्ही बघायला आवतं पिक्र वगरे नवीनवीन पिक्चर.
नवीन नवीन आले पिक्चर. पिक्चर वगैरे बघायला आवडत होय होय मला. पण आवडत पिक्चर नवीन कुठले तरी आले ना मग ते. बघायला आवडतं.
हो!
हा सिरिल्यस वगैरे
हा मला रियालिटी शो जास्त आवडतात. हम्म सिरियलपेक्षा हा. हम्म आणि कॉमेडी जास्त आवडतात.
होय. कॉमेडी पण छान वाटतात बघायला होय होय तुम्ही कुठली बघताय.
मी. तारक माहता का उलटा चष्मा हे खूप आवडत लहानपणापासूनच. हा आणि बाकी मला तर आता सीझन चालू आहे जो चौथा पाचवा झालेत. सगळे सीझन बघते लॉफ्टर शेफ
ती महाराष्ट्राची हास्य जत्रा पण छान आहे की?
हो चला हवा येऊद्या पण छान आहे.
हो हो ते पण दोन्ही पण छान आहेत ते कॉमेडी आहेत परत बघायला पण. छान वाटत ते?
हम्म हम्म हम्म मस्तच आहे.
होय होय.
आणि बाकी फिरायला कोणतं कोणतं ठिकाण जास्त आवडतं तुम्हाला.
अ फिरायला मला असं वेगवेगळे स्पॉट किंवा असं वेगवेगळे मंदिर असतात ना? ते बघायला छान वाटतं आवडतं.
हा ट्रेकिंग वगैरे डोंगरावर चढणं.
हा हा. ते पण छान आवडत म्हणजे आमच्या गावाकडे आहे डोंगर आम्ही कधीतरी गे तो ना मग जातो अ तिथं चालत जायला लागतय पूर्ण डोंगराच्या वर एक मंदिर आहे.
अरे वा!
मग आम्ही गावा कडे गेले ना मग सगळी मिळून श्रावण महिन्यामध्ये जातो तिथं वर डोंगरावर जेवण वगैरे, करून घेऊन जातो आणि मग तिथं वर डोंगर आहे तिथ देऊळ आहे एक मग तिथं देवाला जाऊन मग तिथंच बसून जेवण वगैरे करून मग येतो घरी संध्याकाळीच्या वेळी.
हा श्रावण महिना म्हणजे पावसाळा पूर्ण पावसाचं वातावरण.
ऊन पाऊस दोन्ही पण असतय बघा असं एवढ्यात. पाऊस येतोय लगेच ऊन पडतयं आणि परत लगेच पाऊस येतोय असं होत. ना श्रावण महिन्यात ते तेव्हा कस होय होय छान छान वाटतय एकदम छान वाटतय. आणि आम्ही कसं सगळी मिळून जातोय ना तेच्यामुंळ चढताना असं काय वाटत नाही आम्हाला. छान वाटतं मजा करत मस्ती करत एकमेकांची टिंगल टवाळी करत अस जातो चढत जातो. मग तिथे जाऊन सगळी मिळून जेवण घेऊन जातो आम्ही जाताना. तिथं वर बसून जेव तो आणि मग संध्याकाळच्या वेळेस येतो ऊन वगैरे कमी झाल्यावर म्हणजे कस श्रावण महिन्यात तेवढं जास्त ऊन नसतं ना? त्याच्यामुळ मग त्या महिन्यात जातो आम्ही तसही मग आज काल मधी कधीतरी वेळ असला तर मग तरी पण जाऊन येतो.
ह त्यानिमित्ताने मोबाईल पासून थोड दूर
दूर होईल होय होय तेच की. अ मग गावाकडे गेलो तर शक्यतो मो बाईल कमीच सोडा कारण तिथं सगळी भावंड असल्यामुळं अ मोबाईल थोडासं कमीच अश.. इकडे आलो तरच ना मग जरास मोबाईल चं हे पडतय इकडे कोण असते ना मिस्टर पण कामाला जातात आणि मुलगा आहे तो आणि मी तेवढच असतोय भारीच की इकडं आलं तर तेवढच मग मोबाईल ह लागतोय तिकडं गेलं कणी मोबाईल कुठं आहे ते शोधायला लागतंय
ते तर आहेच त्यामुळे मा माणसांमधला संवाद पण कमी होतो.
कमी होत आहे होय होय होय म्हणजे गावाकडे गेलं तर कसं सगळी असत्यात ना त्याच्यामुळे मग ते मोबाईलचं आठवण पण येत नाही
अ मस्त गप्पा करणे एक एकमेकांशी मग वेगळे वेगळे गेम खेळणे हो खूप छान वाटतं
होय होय
बाकी अजून जेवणाचं काय बनवता तुम्ही स्पेशल
अ न स्पेशल असं म्हणजे पनीर वगैरे छान येतं बनवायला मसाले भात त्याच्यानंतर कढी असं सिंपल सिंपल रेसिपी असतात ना ते येतात
हा
मला काय आहे छान आहेत
मला नॉनव्हेज मध्ये छान येतं. कोणताही प्रकार बनवायला. हो
होय होय आ आम्ही नॉनव्हेज खात नाही सोडा
हा आणि व्हेज मध्ये शाही पनीर खूप छान बनवते. मी
होय काय हा हा
हा शाही पनीर वगैरे छान आहे. मला बाकी अ हे सोयाबीन चे पण छान छान रेसिपीज येतात छान आहे.
आणि पाऊस वगैरे तुमच्याकडे
पाऊस तर आमच्याकडे टेम्परेचर खूप जास्त आहे. पावसाळा नसतो. एवढा ह सध्या तर खूप ऊन आहे. त्याच्यामध्ये पाऊस नाहीय. पाऊस राहिला. तर एखादा महिना अ सप्टेंबर मध्ये ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान असतो. फक्त थोडा बाकी अ पाऊस न अ यु पी कडे
यु पी कडे काय हां हां मग तिकडे पावसाळा कमी असतोय काय?
हो कमी असतो. इकडे उन्हाळा आणि अ हिवाळा जास्त असतोय. वरच्या बाजूला हा
आमच्याकडे आता पावसाळा चालू झालाय. जून पासून म्हणजे आता दोन तीन दिवस झालं काय पडायला नाही. पण ह्याच्या दोन दिवसाची माग एक दोन दिवस पडला आता दोन तीन दिवस झालं आहे. ऊन आहे भरपूर
हो हो हा हा छान वाटतंय. गरमीमुळे पाऊस पडला की थोडा गारवा तयार होतो ना मग छान वाटत.
होय होय पावसाळ्यात बरं वाटतय. म्हणजे उन्हाळ्यात कसं भरपूर गरम होतय. त्याच्यामुळे नको वाटतंय. पावसाळा चालू झाला. की थोडस गार वाटत छान वाढत.
हा आमच्याकडे उन्हाळा पण खूप असतो. आणि पाव पावसाळा नसतो एवढा आणि त्याच्यानंतर थंडी पण एवढी असते. ना जबरदस्त म्हणजे एक दोन पर्यंत टेम्परेचर जात.
होय काय दिवसाच मग थंडी पण जास्त असते. आणि ऊन पण जास्त असते.?
हो ऊन पण जास्त असते, आणि थंडी जास्त असते, पाऊस पडला तरी इतका नाही पडत असा थोडाफार पडत
थोडा फारच पडतो. हा हा तिकड जास्त उनच येतय सोडा
हा
हा हा
आहे भागा प्रत्येक भागानुसार ऋतू बदलतात. ना जस, जस, जस वरती जातो. तस, तस टेंपरेचर चा पण इफेक्ट होत. जाता. ना हा जस आजूबाजूला आ आपल्याकडे थोड डोंगर समुद्र नद्या ह्याचा
होय, होय, होय, होय, आहे. आमच्या म्हणजे आम्ही इथं रहायला हे ना इथं आहे नदी, नदी वगैरे आहे. आणि पाऊस जास्त झाला ना असं पुलाच्या वर वगैरे पाणी येतं, वाहतूक सगळी बंद होते.
हो इकडे सगळ्या कम पण्या वगैरे इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे मग ते अ काही नाही सर्व एकदम दूर-दूर आहे, डोंगरत ते जवळ -जवळ दिसतचं नाहीत, हो डोंगर बघायला तेत बाहेर निघावं ला
हा, हा म्हणजे आमच्या गावाकडे आहेत डोंगर वगैरे, आमचा आम्ही आमचं जे गाव आहे ना ते सगळा डोंगराळ भागच आहे, वस्ती कमी आहे डोंगर शेतं असं जास्त आहे आमच्याकडं.
खूप सुंदर, हम्म मं
छान वाटतं इथे राहायला.
अगदी लहानपणापासून तून, इतक्या छान भागात वाढल्यावर मग नंतर दुसरीकडे अशा अ अं म्हणजे नॉर्मलं याच्यात नाही आवडत हे ना?
हा म्हणजे आता आम्ही लहानपणापासून खेडेगावात वाढलोय. आणि लग्न झाल्यावर इकडे सिटीमध्ये आल्यावर आम्हाला थोडे दिवस अस त्रास फार होत होता मला. ते आम्ही आमच्या घरात लोक जास्त आहेत, आणि इकडं आलं की आम्ही दोघचं होतो.
हो,
त्याच्यामुळं मग ते थोडा दिवस त्रास झालाय मला पण.
सवयचं नसते ना.
सवय, सवय नसते ना आम्हाला असं एकटं राहायची.
हो,
त्याचामुळ थोडं दिवस त्रास होतोय, नंतर मग सवय झाला ना मग काय नाही वाटत तेवढं.
ह्म्म,
होय,
हं, हं आणि काहीतरी कामात व्यस्त असलं तर दिवस जात
काय तो म्हणून हो, हो म्हणूनच. मी पण आता एवढा दिवस कसं, बाळ लहान होतं ना माझं. त्याच्यामुळे काय बघितलं नव्हतं मग आता आमचं आता आमच्या शेजारच्या आणि मग या ह्याची माहिती मी मग हा ग्रुप जॉईन केला.
हो,
मग आता बघू, आता टास्क किती कम्प्लेट होतात ते.
हो दोघं पण नवीनच आहोत. छान वाटलं तुमच्याशी बोलून, अं, हं हं. चालते, बाकी निवांत राहा काळजी घ्या.
हा -हा, बरं -बरं आणि एक आणि एक, आणि एक दहा मिनिटं बोला काय म्हणजे, दहा सेकंड पूर्ण होऊ दे दहा मिनिटं
हो- हो आहे ना, अजून आहे वेळ.
हा, हा तुमचे सगळे टास्क पूर्ण झाले?
झाले ना, दहा होत आले करू कट?
हा थांबा ना, दहा मिनिटं पूर्ण होऊ देत हा- हा आता कर करते.